हा नाव काय बोलले तुम्ही.
नाव माझं संगीता.
अनुज नावाने येत आहे.
हा आधी माझ्या मिस्टरांचे नावावरून मी केले.
हेच खूप घोळ होत आहे तेव्हाच्या पण त्या लेडीज, त्यां पण त्यांच्या मिरच्या ना हो त्याच्यामुळे काल उचलायचा का नाही उचलायचा खूप गोंधळ चालतोय.
नाही नाही माझ्या फोनमध्ये बॅलेन्स नाही ना,
अच्छा त्यांनी मग दोन कॉल केल्यानंतर म्हटलं चला कोण आहे बघूया. शक्यतो कसं आहे लेडीज लोक अननोन नंबर उचलत नाही ना, आणि त्याच्यात जेंट्स असं नाव दिसलं का मग तर पहिले पळतात. तर सकाळच्या लेडीजच तसच झालेलं.
नाही नाही माझ्या मिस्टरांचा फोन मी घेतलाय वापरायला.
अच्छा हा ते गोंधळ होतोय त्यांचा पण असाच प्रॉब्लेम होता. अच्छा
चालतय ताई आता श्रावण पवित्र महिना सुरू होणार आहे तुमच्याकडे काही उपवास वगैरे धरतात का
हा करतात ना ज्यांना करायचं ते महिन्याचे करतात सकाळी अ अ म्हणजे फुल फ फराळाच फ्रूट वगैरे कोणी फ्रूट वर करतं. आणि कोणी असं साबुदाण्याची खिचडी वगैरे संध्याकाळी जेवतात.
हो हो
प्रत्येकाची पद्धत फक्त वेगवेगळी असते ज्याची त्याची मान्यता.
हो हो हो हो आमच्याकडे पण असच असतं
हा मोस्टली तसंच सर्वजण उपवास करतात नाहीतर मग कोणी फक्त सोमवार करत. आणि शनिवार करतात.
हो हो
म्हणजे ज्यांना त्रास होतो महिनाभराचा नाही करू शकत तर कोणी. त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार कोणी सोमवारच पकडेल कोणी शनिवारच पकडेल
हा ते काय होतो पूर्ण महिन्याबरोबर आपण श्रावणी धरतो ना मग एकच टाइम फक्त आपण. आपण जेवतो आणि मग सकाळी फक्त काही फ्रूट वगैरे खिचडे वगैरे खातो ना. मग पूर्ण काय काय लोकांना असं कसं पूर्ण महिन्या भर जमत त्रास होतो.
हा आता हे
अस सोमवार शनिवार असंच करतात फक्त
हा आणि हेल्थ इश्यूनुसार
हो प्रत्येकाचे कसै प्रॉब्लेम असतात आणि प्रत्य प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग वेगवेगळा असतो आम्ही पणं अस काही पूर्ण महिनाभर वगैरे नाही धरत फक्त सोमवार किंवा शनिवार असे श्रावणात धरतो मग महादेवा च्या देवळात जायचं ते काय दूध वगैरे बेल वगैरे फुलं वगैरे व्हायची मग दिवसभर उपवास धरायचा आणि संध्याकाळी सोडायचा.
ते कस आता ज्यांना थोडासा वेळ असतो ते आता वर्किंग असले जे फास्ट लाईफ जगतात त्यांना ह्या गोष्टी न होत ते फक्त फास्ट पकडतात सकाळी आपलं हे करतात घरात दिवा बत्ती करतात हां.
आता ते कसं नोकरी करणाऱ्या स्त्रियांना नाही जमत जे लोक घरात असतात त्यांना ठीक आहे. देव धर्म वगैरे.
त्यांना दोन्ही बॅलन्स करावं लागतं बाहेरचं पण आणि घरातलं पण तेवढ्या ह्याच्यात त्यांना स्वतः ताला वेळ नाही भेटत पर्सनल याच्या साठी तर त्या तिथे काय करतील
नाही बरोबर आहे त्या आणि त्या अँक्च्युली नोकरी करतात म्हणजे ते कामच करतात एक व्रतच करतात ना उपवास करणचा देवाचं म्हणजे ते एक वृत्त करण्यासारखंच आहे हो एवढं मोठं जॉब वगैरे करतायत. आपला संसार सांभाळतायत मुलं सांभाळताय आहेत ते कामच करतायत ना देव काही म्हणत नाही कि माझा उपवास करा दिवसभर देवळातच येऊन बसा माझं नाम स्मरण करा काम हीच पूजा आहे ओ ताई
हो
हो
तुम्ही कशी मदत करतात लोकांची कुठे तुम्ही अडी अडचणीला ते पण एक तुमचा पूजेचाच भाग आहे ना
हो हो म्हणजे चांगलं काम करणं माणुसकीला जपणं किंवा एकमेकांना साथ देणं हे पण एक कामच आहे असं देव काय म्हणत नाही की माझ्या मंदिरातच येऊन तुम्ही मला ज हेच देव पूजाच कराय पाहिजे नामस्मरण तुम्ही जे रोजच्या व्यवहारातून जे वर - ते पण एक म्हणजे देवपूजा केल्यासारखच आहे ना
हो
आता लोक बघा इथे वारीे वगैरे चालले पंढरपूरला वगैरे हे तेे आता काही लोकांना नाही जायलं जमत त्यांच्या घरचे प्रॉब्लेम असतात कोणाची नोक करी कोणाची लहान मुलं वगैरे
कोणी आजारी घरात असता वयस्कर लोक
हम्
मग इथूनही असं श्रद्धेने हात जोडलं किंवा इथल्याही मंदिरात गेलं एक दिवस तरी चालतं
श्रद्धेचा भाग आहे प्रत्येक प्रत्येक जण आपल्याला जमेल तसं करणार ओ म्हणजे आणि तीच बरोबर आहे ऍक्च्युली कोणा आपण जबरदस्ती नाही करू शकत ज्याला जस जमेल तस म्हणजे क अ त्याच्यातून त्याला ज्या कामातून आपल्याला आनंद भेटतो ना ते काम माणसाने करावं असं मला वाटतं आता कोणाला आता त्यांची घरची परिस्थिती त्यांच ते कामच आहे वर्किंग म्हणजे काम करण त्यातून त्यांना पैसे भेटतात त्यांचं घर चालतंय देव काय आणून देणार नाही ना कोणाला घरात बसून कोण आणून देईल सांगा.
तो श्रद्धेचा भाग आहे कस आहे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी श्रद्धा असते म्हणजे कसंय कोणाचं काय चांगलं झालं तर तो देवाकडेच हात जोडतो अरे देवा तुझ्यामुळे चांगलं झालं मग तो नवस वगैरे फेडतो हे असं इंडियन कल्चर आहे शेवटी.
हो आणि रूढी परंपरेनुसार चालत आल्यापासून आपण पण कितीही शिकलो वगैरे असल तरी पण आप पण ते करतो म्हणजे आपल्या घरात करतात पहिल्यापासून आणि श्रद्ध कधी पण बघा आपण कोण आजारी वगैरे पडलो हे ते म्हणजे डॉक्टरांनी कितीपण सांगूदे पहिले आपण देवाला हात जोडतो. देव बाबा असं होत म्हणजे एक ती मनात आपली एक श्रद्धा असते हो की देव बाबा हा सगळं ठीक करणार आहे.
हा आणि आपली पुढची पिढी आपल्याकडूनच सगळ शिकते ना.
आणि आपण कस लहानपणापासून ते बघतोय ना त्यामुळे ते संस्कार वगैरे आपल्या मनावर असे ते झालेलंच आहे ॲटोमॅटिक च तुम्ही कुठल्याही म्हणजे दवाखान्यात जावा कुठेही जावा कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आपण असलो ना तरीपर्यंत देवाचं नावं येत स्वामी स्वामी आजकाल जरा स्वामींचं जास्त हे चाललय त्यामुळ स्वामी किंवा साई बाबा हे ते
अ ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे कोणी कोणता देव मानेल कोणी कोणता देव मानेल देव एकचय आपण ते पृथ् - - -थ्वीवर त्या देवांचे नाव करून टाकलेत.
आपल्याच हिंदू धर्मामध्ये जेवढे देव आओ प्रकट झालेत बाकी बाहेर वगैरे ख्रिश्चनांच्यामध्ये बघा एकच असतो किंवा मुसलमानांच्या मध्ये किंवा पंजाबी लोकांच्यामध्ये एकच आहे ह आपल्या महाराष्ट्रामध्येच भरपूर देव झालेत
हो आमच्याकडे तर असं आहे जुन्या पिढीपासून म्हणजे क बा तुम्ही एखाद्या गरीबाची मदत करा ज्याचा हातपाय नाहीय. किंवा जो वयस्करये काही काम नाही करू शकत तो तिथे तुम्हाला देव पावतो.
हो मी सहमत आहे तुमच्या मताशी.
हा तर
तुम्ही त्या मूर्तीसमोर श्रद्धेने हे करतात नत नतमस्तक होतात पण एक अडी अडचणीच्या वेळेस जो असं काही झालेलं असतं तिथे तुम्ही हेल्प केली तर ती खूप चांगली असते
हो ऍक्च्युली आता कसे म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत ज्या ठिकाणी पूर वगैरे येतो तिथल्या लोकांना मदत करने किंवा म्हणजे असे दरड वगैरे कोसळते खूप अतिशय वाईट प्रसंग येतात त्यांच्यात खरंच म्हणजे घरात म्हणजे उभं राहायला जागा नसते खायला जेवन नसतं घालायला कपडे नसतात लहान मुलं असतात आणि एकदम म्हणजे असं खूप बिकट परी तेव्हा आपण जी मदत करतो ना तीच म्हणजे खरी ईश्वर काय म्हणतात ईश्वर सेवा म्हणा
हां
माणसाला जे आपण मदत किंवा एखाद्याला अतिशय म्हणजे व्यंग आहे काय तरी चालता येत नाही, उठता, बसता येत नाही त्याला आपण काय म्हणजे थोडंफार अन्नदान दिलं किंवा वृद्धाश्रमात जाऊन कपडे वगैरे दिले अन्नदान केलं म्हणजे ती म्हणजे एक ईश्वर सेवा झाली ना आपली जिवंत माणसाला आपण मदत करतोय आणि त्याच्या म्हणजे आशीर्वाद तो देतोय आपल्याला मनात असायला पाहिजे आता लोक जाऊन बघा त्या महादेवाच्या पिंडेवर दुध वगैरे वतात ते वेस्टच जा म्हणजे वायाच जात ओ ते दूध वगैरे
हा मी पण त्या मताची आहे त्याच्यापेक्षा एखाद्या रस्त्यावरच्या लहान मुलाला पाजवून द्या तुम्ही
हो किंवा आहो शाळेमध्ये वगैरे गर् ज्या खेडेगावात शाळा आहेत ना कितीतरी म्हणजे असे कुपोषित मुल आहेत ओ त्यांना व्यवस्थित असं अ नाही भेटत अन्न वगैरे हे ते कुपुशी तिकडे जाऊन तुम्ही वाटा अन्नदान करा ते म्हणजे एक सत्कर्म होईल ना आपल्या हातून एक
हा म्हणजे अन्नधान्य तुम्ही वाया घालवण्यापेक्षा ते अन्नधान्य तुम्ही अनाथ आश्रमात द्या किंवा वृद्धाआश्रमात द्या किंवा अजून कुठे द्या तुम्हाला जसे वाट असेल त्या त्या अन्नाचा उपयोग तरी होतो असं कचऱ्यात फेकण्यापेक्षा म्हणजे अण्णाचा अपमान नका करू
हो, हो, हो बरोबर आहे
कारण की शेतकरी मोठ्या मुश्किलीने ते पिकवतो कुठपर्यंत आण त त्याला तेवढे पैसे भेटत नाही आणि आपण सरळ, सरळ अरे अन्न उरलंय आपण कचऱ्यात फेकायचं
अव आपल्याला भेटते म्हणून काही ठिकाणी अशी परिस्थिती असते ना अक्षरशः म्हणजे आता ज्या ठिकाणी म्हणजे दुष्काळ वगैरे आहे ना माणसाला खरोखरच ओ खायला प्यायला अन्न वगैरे नसतं प्यायला पाणी नसतं ओ आता तर ह्या वेळेस एवढा दुष्काळ वगैरे होत ना त्यांच्या टँकर न पाणी पुर दोन दोन भांडी किती पुरणार आहे सांगा बरं तुम्ही दोन, दोन भांडे त्यांना भेटले स्वयंपाकाला प्यायला पाणी किंवा म्हणजे असं ती लोक ना फक्त असं फक्त तर सनवारच वगैरे दिवाळीला किंवा एखादी यात्रा वगैरे असेल तर कपडे वगैरे घेतात त्यांना असं आपल्यासारखं महिन्याला वगैरे खरेदी वगैरे कराय नाही जमत मुलांना शाळेचे पुस्त अ व्हया कारण त्यांची, त्यांची मो मोलमजूर करून कष्ट करून जगत असतात तो आई वडील एवढी पर स्थिती नसते की त्यांना घेऊन द्यावं हे ते कस तरी कष्टाने पोट भरायचं आज कमवलंय ना तेवढंच आजचा बाजार आणायचा तेवढंच करून खायचं अशी पण लोकांची परिस्थिती आहे आणि आजकाल तुम्ही बघताय ना ताई महागाई किती वाढली ओ नाही जमत ओ लोकांना प्रत्येक ह्याच्यातो खरंच की आता आपल्या ठिकाणी एक गोष्ट वेगळी आहे की आपल्याकडे आहे सगळं भेटतंय वगैरे पण काय, काय लोकांना खच नाही भेटत काय काय मुलांना वगैरे खूप आदिवासी भागात तुम्ही जाऊन बघा. अतिशय म्हणजे त्यांची इतकी बिकट परिस्थिती आहे ना खरंच. त्या लोकांना तुम्ही जाऊन मदत करा तेी खर श्वसेवा,
हम्
मंदिरात वगैरे लोक एवढ्या चांदीच्या सोन्याच्या वस्तू दान वगैरे करतात तेथे मंदिराला खरं आवश्यकता आहे का हो
नाही आहे.
सगळ्यांनी यायचं तिथं दान करायचं सोन्याचं चांदीचं पैलं,
तयार करून अशा ठिकाणी जायचं क जिथे खरंच. त्या लोकांना गरज आहे. तिथे खरी हेल्प करायची.
होम
असं म्हणजे खरी गरज आहे जिथे बघा. असे म्हणतात ना त्यांना काय म्हणतात. त्याचे पाचटाचे घरं असतात. पण ते मुलं शिक्षणासाठी एवढे एवढेशी मुले झाले का ठीक आहे. हो हो
ओके ओके ठीक आहे.
ठीक आहे